हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतोय मॅम माझा? हा. हा हॅलो. आवाज येतोय का माझा? हॅलो.
हॅलो मॅम तुम्हाला माझा आवाज येतोय?
हा येतोय तुम्हाला येतोय का हॅलो माझा आवाज येतोय का तुम्हाला?
हॅलो.
हॅलो. हा आवाज येतोय का मॅम तुम्हाला माझा?
कधी जाऊ ना.
रेंज मध्ये हॅलो आवाज येतोय का माझा? हा येतोय का आवाज माझा.
ठीक आहे हॅलो आवाज येते का? हा ठीक आहे.
हो हो आवाज येतोय तुमचा, माझा आवाज येत तुमचे
हो हो येतोय, येतोय तुमचा आवाज. हो हो थोड रेंज प्रॉब्लेम आहे मॅम त्यामुळे
हा तर मी ना तुम्हाला अस खूप सारे कॉल्स केले होते किंवा टेक्स्ट टाकले होते की तुम्ही फ्री आहात का? किंवा मला थोडं तुम्हाला माझ्या फॅमिली फॅमिलीबद्दल डिस्कशन करायचं होतं. तर तुम्ही आज कॉल केला जस्ट तुम्हाला टाईम मिळाला शेवटी.
की आपण डिस्कशन करूया तर तुम्ही आता आ आहात ना फ्री की दहा पंधरा मिनटं वगैरे फ्री आहात. ना मला थोडं बोलायचं होतं.
हॅलो. हॅलो.